नमस्कार ताई.
नमस्ते नमस्ते नाव काय मॅडम तुम ओ मी मजेत आहे तुम्ही?
मजेत मजेत आम्ही एकदम मजेत, काय म्हणत तुमच्या इकडे पाऊस वगैरे आहे का नाही?
हो आहे ना पाऊस म्हणजे एवढं असं अतिप्रमाणात नाहीये जसं बॉम्बेला, पुण्यात जसं पडतोय ना तसं नाहीये असं यदा कदाचीत पाऊस.
अरे वा हो आमच्या इकडे तर खूपच जोरात तर चालू आहे. पुरचं आलाय सगळीकडे असं झाला आहे. हा हा आपल्या इकडेच त्या साईडलाच हा हा खूप पूर स्थितीच आहे पूर्ण एकदम.
हो नद्यांचं स्वरूप आलं असेल तुमच्या इथे.
हो. एकदमच म्हणजे बाहेरचं गावाकडचं पाणी सुद्धा सोसायट्यांमध्ये यायला लागलं त्याच्यामुळे मग तता सगळीकडे झालंय नदी सारखंच.
अरे बापरे मग तू म्हणजे खा म खायचे वगैरे हा अशे हाल होतात ना पाऊस असं पडल्यावर.
हो पण सा आम्ही कसं सध्या भरून ठेवतो पावसाळ्यामुळे मग त्याच्यामुळे येव
पण भरून ठेवतो पण पाऊस जर घरातच आल्यावर मग घरात असलेलं सामान कुठे ठेवणार असं तरी विष हा हा. हो हो हो पण जे ग्राउंड फ्लोरला राहतात त्या लोकांचा तरी हा प्रॉब्लेम आहेच. मग मग ती लोकं म्हणजे तुमच्या कडे वर येतात का असं काय ऍडजस्ट
आमच्या नाही आमच्या आमच्या सोसायटीमध्ये सध्या तरी असं म्हण दे एवढं साचलं नाही पाणी कर थाड थोडसा पार्क किंग मध्ये वगैरे आलं आणि पण म ते लगेच क्लिअर पण झालं.
झाला का झालं आता काही ठिकाणी तर कि ती म्हणजे न्यूजमध्ये दाखवतात किती प्रॉब्लेम आलेत लोकांना.
हो तेच ना.
हो आणि होते त्यामुळे महागाई वाढते. आणि आपण दोष देतो शेतकऱ्यांना. हा मग दे शेतकऱ्यांचा काय हा शेतकऱ्यांचा काही दोष नस ताना विनाकारण त्यांना बोललं जातं कि माम म्हणजे शेतकरी खूप भाव वाढवतय वगैरे. पण त्यांचं नुसकान होतंय गव्हर्नमेंट त्यांना पण असं काही देत नाही भरपाई भेटत नाही मग ते लोकं काय करणार बिचारे.
हो, ना ते खूप याच्यामुळेच वाढतं. ते तेच ना तेच तेच म आता सणवार आले आता काय माहिती सगळं कि ते कसं होय
हो ना आत द म्हणजे दरवेळ श्रावणच्या महिन्यात हे ही परिस्थिती असतेच हा. सगळ्या भाज्या महाग किंवा प्रत्येक गोष्ट महागलेलीच असते. आणि सणवार त्यातच आलेले असतात सगळे.
सगळं त्यातच अस
तोंडावरच आषाढी एकादशी आहे आता.
हो तेच ना आता एवढ्या हेच्यात सुद्धा म्हणजे लोकं साणवार करतात चला आपल्यासाठी शोधून काढतात नाही. आनंदाचे क्षण शोध तत म्हणजे असं म्हणायचं.
हम्म. हम्म. हम्म.
हम्म हम्म, म्हणजे किती दिवस असं दुःख करत बस आणि ती गोष्ट दरवर्षीच, दरवर्षीचच आहे त्यांच पण पण हा, मग त्याच्यातपण चला तेवढा ते आनंद प्रत्येक क्षण करतात, सणवार साजरे कर
त्यातून म्हणजे त्या दुःखातूनपण आनंद शोधतात.
हो, तेच ना.
स्कूल पावसामुळे. हम्म हम्म ते तर आहे दुख. का सुखातून ये दुः दुःखातून आनंद शोधणं हेच महत्वाचं आहे ना. स्कूल वगैरे कॉलेज बंद आहेत का चालू आहेत तुमच्या इथे?
नाही तर बंद आहेत आता सध्या. हे पावसामुळे सकाय पाणी आलंय आणि रस्ते जाम आहेत सगळे.
हम्म हम्म.
त्याच्यामुळे बंद हाय. आता गणपतीची तयारी चालू होईल आता.
हम्म, गौरी येणार.
हो.
नागपंचमी, रक्ष, गौरी नाहीये, गणपती आहे. पण गौरी नाहीये, मग शेजारी आहेत नेबर्स वगैरे बोलवतात, मग तिथे जात. तो मी हळदी कुंकवाला, खूप छान वाटतं ओ, तुमच्याकडे आहे का?
छान, नाही आमच्याकडे पण नाहीये आणि गणपतीपण आम्ही घरी इथं नाय बस आमच्या गावी वगैरे बसतं त्याच्यामुळे पण शेजारी वगैरे असतात गौरी गणपतीत, मग बोलवतात ते.
हो, तिथे जायचं छान वाटतं खरंच आपल्या इथे पण राहावं असं आपल्याला वाटतं.
हो पण त्याच खूप हो ऍक्च्युली जास्त, कडक असतं खूप कडक असतं त्यांचं.
खूप करावंपण लागतं त्यासाठी सगळं. ते लोक, रात्रभर जागून सगळ्या गोष्टी करतात. खूप छान वाटतं ते मस्त वाटतं ते देखावा.
ते सांगतात ना की म्हणजे खूप कडक करायला लागता तसं कापण केलेलं चालत नाही किंवा खंड पाडलेला चालत नाही. प्रॉप प्रॉपर बिलकुल फुल्ल असं म्हणजे करतात, किती साऱ्या वस्तू पदार्थ बनवतात.
हा. ते तेवढं बनवावं लागतं आणि ते डेकोरेट साठी जे वस्तू ते आणलेल्या असतात, ते वर्षभर सांभाळून ठेवणं पण गरजेचं आहेच. किती तर म्हणजे त्याकड किती लक्ष द्याव लागत असेल ते सगळं व्यवस्थित मांडणी पण व्यवस्थि ते करतात पुन्हा ते काढावं पण, एक दोनच दिवसाची गोष्ट असते ती पण ते व्यवस्थित मांडायचं पण आणि पुन्हा ते काढून व्यवस्थित ठेवेपर्यंत त्यांना किती म्हणजे त्रास होत त असेल त्या गोष्टीचा किती शिस्तीत ठेवतात ते लोकं. खूप छान वाटतं आणि दर वेळेस नवीन नवीन काहीतरी ते आणण्याचा प्रयत्न करतात. आमच्या इथे तर आहे ते दरवेेळेस नवीन, नवीन आणि दरवेेळेस त्यांना काहीतरी काय प्राईज भेटत असतं इथे आमच्या इथं. प्राईज, पण असतात ते पण भेटतं त्यांना. आषाढी एकादशी म्हणा किंवा दिवाचा सण आणि एकदा ते हे वैणोदेवीच जे आहे तो देखावा केलेला, असं म्हणजे ते पाहण्यासाठी पण असं लोकं ते बोलू दे ना, बोलू दे पण आम्ही स्व काऊन पण त्यांच्या घरी जातो तो सण आहेच. तसा खूप छान वाटतं, मस्त वाटतं. आणखीन काय? आणि नैवेद्य वगैरे, असं आणि गणपती हा उभ्या असतात, बसलेल्या असतात, म्हणजे ते फक्त कलश कलश म ठेवलेलं असतय ना
हो, हो, आहे पण मुखोटे वगैरे पण, ठेवलेले असतात त्याच्यामुळे ते खूप छान साड्या इतक्या छान प्रकारे ड्रेप केलं तर करतात उभ्या ज्या असतात खूप छान वाटतं ते बघायला.
हो. हो. खूप मस्त वाटतं. खूप छान वाटत, गणपती आल्यावर अकरा दिवस रोज नैवेद्य आणं खूप खूप छान वाटतंय. मस्त वाटत आणि गणपतीच्या वेळेस दहा दिवस
चार व्दारे हा दहा दिवस पूर्ण दहा दिवस करतात का?
हा. नैवेद्य दररोज गणपतीला सकाळी, संध्याकाळी रोज आम्ही नैवेद्य दाखवतो. गणपतीला, खूप छान वाटत गणपती आल्यावर ना असं कुणीतरी पाहुणे आलेत आणि आपण त्यांचा पावणचार करतोय इतकं छान सकाळी संध्याकाळी दोन टाईम आरत्या वगैरे असतात खूप मस्त वाटत्या आम्ही आपण जेवढं होईल तेवढं डेकोरेट करतो, घरात सगळ्यांना बोलावतो रोज आरतीला नवीन नवीन लोकांना, कुणी आलं येतात आमच्या इथे आज इथे उद्या तिथे असं प्रत्ये रोज म्हणजे, आपण पण त्यांच्या घरी एक निमित्ताने जाऊ शकतो ना सणावार निमित्ताने. नाहीतर काय नॉर्मल आपण अस घरातच राहतो. मग आम्ही असं ठरवलंय की प्रत्येक वेळेस एक एखाद्याच्या घरी रोज एकाची पूजा. मोठ्यांनी करायची सगळे लोक त्यांच्या घरी. आपल्या घरातली पूजा आवरायची आणि त्यांच्या घरात जायचं. सानी मोठ्यांनी पूजा करायची. मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांच्या घरी, असं करून दहा अकरा दिवस आम्ही हे ही, पूजा अशा प्रमाणे करतो. बोला. हम्म, काहीतरी म्हणजे हा मग, त्यामुळं आम्ही हा खूप, खूप खूप छान वाटतं, खूप छान वाटतं, तयार व्हायचं, रोज उठून लेडीज ला काय फक्त तयार व्हायचं निमी मिठच लागत सगळं ओ होय मस्त रेडी व्हायचं आणि निघायचं सगळे आपण. रोज एखादं पूजा करायच प्रसाद घ्यायचं, बोलणं होत त्यामुळं एकमेकात ओळखी झाल्या आमच्या काहीतरी काय नवीन शिकायला भेटत. त्यातून मग, कधी कधी गेम्स आम्ही म्हणजे गेम पण ठेवतो. तो लहान लहान पोरांचे. मग ते पोर दिवसभर मोबाईल घेऊन बसलेले अस त्या त्या सणावार निमित्ताने पोरांना गेम्स पण, खेळायला पण शिकवतो आणि आम्ही, आम्ही पण एन्जॉय करतो त्या खूप
हो, त्यानमित्तानेच ओळखी होतात आणि नवीन लोक जे येतात त्यांच्याने. त्यांच्याकडे चांगलं आहे ना हे सणवार त्याच्यासाठीच आहे. की, त्याला नवीन ओळखी होणार जरा लक्षात येत की, कोण कसं आहे काय आहे. अन
काय म्हणजे, कशी पद्धत आहे आपण हे अस करतो ते त्या लोकांच्यात काय आहे, जर बरं वाटतं आता दिवा दिवाळी. पण, प्रत्येकच्या ठिकाणी म्हणजे, आपल्या इथं महाराष्ट्रात दिवाळीच खूप महत्व आहे, पण कर्नाटकमध्ये ते लोक दसरा जास् दसऱ्याच व्हॅल्यू जास्त आहे, त्या लोकांना आपल्या तर, दिवाळी महाराष्ट्राची मोठा म्हणजे सण म्हणजे गुढी पाडवा म्हणे. आपल्या इथं, प्रत्येक ह्याला असं पुरणपोळी वगैरे घरात करतो आपण आपल्या पोरींना घरी सणावारांना पोरींना बोलवतो किती म्हणजे चीक मजा असते त्यात.
तेळ म्हणजे, पण मी बघितलंय की महाराष्ट्रात जास्त सगळे सण आपण साजरे करतो. म्हणजे, माझं असं ऑब्झर्वेशन आहे बाकी राज्यांमध्ये कसं? कि काही काहीचा सण आहे जे लोकं ते लोकं साजरे करतात.
हो. हो.
आणि पण मी महाराष्ट्रात बघितलं की, सगळे सण खूप छान साजरी करतात ऑल म्हणजे होळी, दिवाळी, संक सक्रांत, गुढीपाडवा सगळंच असं
मकर संक्रांतीला पण हळदी कुंकू कुंकुवाला बोलून आपण पण काहीतरी त्यांना वान म्हणून गिफ्ट देतो आज हिच्या घरी उद्या तिच्या घरी ते पण एक प्रमाणे जे सगळं हे काय म्हणतात त्याला.
चांगले उत्सव हा.
आधीचे लोक कमी करत होते. पण, आज ते किटी पार्टी मुळं ना ह्या सणांच वॅल्यू जास्ती वाढलीयत पण ता जवळीता आलीये लोकांमध्ये वेळ टाईम कुणाकडे नाहीये पण वेळात वेळ काढून लोक लोकं, त्या प्रोग्राम म्हणजे तिथे जाण्याचा प्रयत्न करतात.
करतात पण त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात.
एकत्र येतात असं नॉर्मली आपण कोणाला भेटायला नाही जाऊ शकत ह्या सनावारांमुळेच आ आपण एकमेकांना भेटू शकतो, बोलु शकतो, त्यांचे प्रॉब्लेम् काय. त्यांच्या घरात काय चाललंय, आपलं काय चाललंय. म्हणजे, कळतय आता नाहीतर कुणाकडेच टाईम नाहीये.
आणि मुलांना पण म्हणजे आता त्या निमित्ताने मिक्स अप व्हायला टाइम मिळतो नाही तर काय मोबाईल, टीव्हीत बसतात आजकाल मुलं.
हो हो हो. ते तर आहेच आणखी काय?
मुलांना बाहेरचं जग काय ते कळतं, माणसं कशी असतात बाहेर लक्षात येत सांग, कसं समाजात वावरायचं ते लक्षात येतं मुलांना. चालेल छान वाटलं ताई बोलून तुमच्याशी.
हो, मला पण छान वाटलं थँक्यू.
हो बाय.